जमल्यास
काय नाय बघ
हू हू चहा वगैरे झाला का नाही चार वाजताचा
झाला की तुझा झाला का नाय तुझा झाला का नाय
आत चहा वगैरे पिऊन निवांत बसलोय आता
निवांत बसलायस होय
कॉलेजला गेलीतीस आज मी नाही सुट्टी घेतल्या
का
घेतल्या असंच काय गमना काय पण अस कोण नसतय मॅडम पण येत नाही मॅडम येत्या लेक्चर घेत्या दोन पोर बसत्यात निसत
हू हू
कॉलेज चालू झाली म सगळे नाहीच
म तू कशाला जायत होतास पावसात
अरे ते जात होतो मला वाटलं येतील कोणतर अपसेंट अपसेंटी पडाय नको प्रेझेटी पाहिजे अटेंडन्स पाहिजे की पंच्याहत्तर पर्सेंट
होय ते पण आहे सोड काय बरं वाटत नव्हतं नव तुला
होय काल जाऊन आलो की दवाखान्यात
हा हा काय झालत
ताप सर्दी खोकला सगळ अंग सोडून आलतं
हू हू
मग आणि काय तुझं काय ह्याला इंटरनशिपच काय झालं
एंटरशिपच बघायचं चालूया बघू की आता पुण्यामध्ये वॅकेन्सी नाही आहेत नई मग थांबलोय जरास आता वॅक वॅकन्सी नाही आहेत रे पुण्यात
ह हां
मग थांबलोया बघू आता आणि दोन महिन्यानी जाणार नाही तर मग दिदी म्हणाय लागल्या ते महावितरणची अप्रेनसीची कनाई जागा निघत्याता म्हणजे मला पण माहतीहाय सोड ते जा एक ऑक्टोबरच्या, नोव्हेंबरच्या महिन्यात की नाई
हम्म.
जागा निघत्याता.
हम्म, हम.
आता बघू तेव्हा भरायचा फॉर्म आणि करायचं.
हम्, हम्. भर, भर. चांगलं भेटा पाहिजे. किती तरी स्टार्टिंग पेमेंट किती पाहिजे?
आता ते गव्हर्नमेंट, ते काय मला माहिती नाहीये त्याला किती पेमेंट देत. त्यातनं नाही देत नाहीत. त्याला जास्त दहा दहा हजार काय तर देत्यात वाटतं ते अप्रेन्शीटला.
आता कसं होणार पुढच्या हयाचं? पुढच मग कसं बसणार दहा हजारमध्ये? रूम वगैरे
नाय, नाय, हे एपरेनसिचं सांगालोय, एपरेन्सिच कसं असतं. ह गावाच्या गावाजवळ असतात ना ते डिस्ट्री्ब्युशन छोटे-छोटे
आ
तिथं देतात ते आपल्याला म्हणजे, असं लांब कुठं देत नाहीत. अस एम ए सीबीत काम करायला.
हम्, हम्.
जवळ देतात.
हम्म.
असं तर म्हणजे, आता कसं मी पण आमच्या गावातच लागणार.
चालतय की मग, गावातल्या गावात म्हणलाव काय वाटत नाही एवढ.
हा मग ते आयप्रेनसच असते ना त्यामुळं कसं दहा दिवसं ह दहा हजारच देतात पेमेंट.
हम्, हम नाय तर मग पुणे वगैरे गेलं, तिथे दहा हजार रुपये
नाय, नाय तिथे परवडत नाय. तिथे लागत कसं.
रूम भाड्याचं हाय सगळं मिळून सात हजार रुपये जातय.
व्हय, व्हय. जरा नेटवर्क कमी आलंय वाटतं तुझ्याकडन.
काय म्हटलास?
नेटवर्क तुझ्याकडनं कमी आहे बहुतेक.
हम्, इथं रेंज जरास रेंज प्रॉब्लेम हायनाई त्यामुळे जरा
हम्, हम. जरा बाहेरल्या साईड थांबा म्हणजे येईल. हा, हा आता यायलाय का आवाज? आवाज यायलाय काय म्हटलं? हम्म, हम्म. बरं, बरं.
हम्, हम्म.
मग आणि काय मग? कॉलेजला सुट्टीच हाय व्हय आता?
कॉलेज ला आता सुट्टीच हाय. अजून रिझल्ट तेन काय लागाय न्हाय.
हम्म. रिझल्ट कधी हाय?
रिझल्ट काय सांगाय नाहीत अजून म्हणजे कसं हाय एकेक अजून बॅकला तेन हाईत. नाही. मग तेनासनी ऑल क्लिअर करून, मग सगळ्यांच एकत्र लावणार.
मग बॅकवाल्यानसाठी थांबतात वी?
वायडी पाडू देत नाही तनी, आता कसं लास्ट एवढं डिग्रीच हे असं. ते मग कशाला म्हणजे,
वायडी गोल्डन गोल्डन नंतर, वायडी पडते ना खरं.
नुकसान नको ना हे, आमच्यात तसं काय नसतंय गोल्डन वगैरे.
हा हा.
आमच्या तसलं म्हणजे ते, रिमेंडल म्हणून असते एमसीक्यू. तेच्यानंतर आता खरं, फायनल इयरला आम्हांला तसं काय नसते नी. रिमेल्डन देणं आम्हाला मध्ये, ऑनलाईन एक्झाम होत्या आमच्या. एक दोन सब्जेक्ट होतात, त्यांच्या ऑनलाईन आमच्या एक्झाम होत्या. बाहेर कॉलेजवर.
हम्म.
मग तिथं जाऊन ते इन्स्टक्यूट टाईप एक्झाम होते. त्या द्यायच्या दोन. मग त्यातलं एक सब्जेक्ट मध्ये कसं नापास झालेत नी सगळेजण, एकच कुठल्यातरी सब्जेक्ट मध्ये पास व्हायचं होतं.
हा.
पण सगळ्यांचं कसं झालंय, एकेकांचं दोन-दोन सब्जेक्ट पण गेल्यात.
दोन दोन.
होय दोन दोन सब्जेक्ट पण सब्जेक्ट ते, टिफिकल्ट होतात ना म्हणजे कसं होतं.
काय एवढं सगळ्यांना नसतंय एवढं.
नाही ते कसं होतं आमच्या अ. म्हणजे कसं आता आपल्याला सब्जेक्ट आहे हा, आणि त्यांच्यावर लेक्चर्स वगैरे झाल्यात असं. होतं त्यांचं पण ते, ॲप थ्रू करायचं होतं नी.
हा हा.
मग ते कोण आता सगळीजण कामाला तेन जाणार मग कोण करणार. ते ॲप बघणार असायमेंट सोडवणार मग, एकेकांनी केलं नव्हतं ते असायमेंट वगैरे ते.
सोल्व.
हॅलो.
हां बोल की.
हा हा सगळ्यांच्याकडूनच होत नाही ना असं, प्रत्येकाला भेट झेपायला पाहिजे.
नाही ते असायमेंट तेन काय आम्ही, सगळ्या काय ऑनलाईन हे केलंत.
म्हणजे असायमेंट अपलोड करताय नवं का.
अपलोड असं नाही हा, अपलोड करायच्या होत्या.
हम्.
पण कसं होतं ते अ. हे आपलं आम्ही एमसीक्यू आम्ही काय करायचो. चॅट
चॅट जीपीटी.
आणि सॉल आणि हे, हा ते कसं होतं. असा असाइन्मेंट आणि हे आपलं. एक्झाम थेरी एक्झाम म्हणजे, तिथे जाऊन प्रॅक्टिकली द्यायची एक्झाम.
हम्म.
ते एक्झाम दोन्हीच असं कम्बाईन मार्क. हम हम. तसं होतं खरं त्यात पण, त्यात पण पास झाली नाहीत नी.
हा हा.
हम.
आमच्यात विमिडीओ म्हणून ॲप आहे, तेच्यावर आम्ही असं. जे वहीत वगैर लिहिते त्याच्यावर आमच्या सब्जेक्ट टीचर ची साइन घ्यायची. मग ते सायन घेतलेला फोटो अपलोड करायला लागतोय ह्याच्यावर मग ते अपलोड केलं की मग युनिव्हर्सिटी बघत्या मगं युनिव्हरसिटी मग त्याचा मार्क देत्यात. असं आहे मला वाटलं तसं तुमच्याकडे काय आहे काय.
नाय नाय आमच्या त तस काय नव्हत. आणि कुणी सिरियस घेतली नाहीत मग का असाइनमेंट तीन सोडवली नाहीत. मग त्यामुळे एक एक जण कसं झालंय थेअरीला पडल्यात मार्क खरं इकड असाइनमेंटला पडायंला नाहीत.
आमच्याकड असायनमेंट स हे ज ओबीटीच एक मार्क भेटते एक मार्क साठी एवढं कराव लागते. ते एक मार्कपेक्षा इंटरनल्स मेन कमी देतात नाही इंटरनल मार्क्स असानमेंट ओबीटी सगळं कम्प्लिट असलं, कि मग इंटरनल मार्क त्याला द्यायला काही पुुढं मग बघत नाहीत.
हा हा.
असा विषय आहे. तरी पण एक एखादा एक मॅडम माहिती देते सगळ्यांना दहा म्हणजे नऊच्या रेंज नऊच्या खाली कोणा आला देत नाही.
हे कस आमच्या कॉलेजच्या सरांच्या हातात नव्हतं ना काय ते कस वरन म्हणजे स्पर्धा परीक्ष तेन असं हा वरण हे केलेलं. सगळं होतं ने त्यामुळ ते शिक्षणाच्या ते त्यामुळ तरी मी अभ्यास एका सब्जेक्टचा केलता फक्त.
कुठल्या?
तोण बी दिसत दोन सब्जेक्ट दोन दिवस आगोदर केलता.
कुठ लागल सब्जी
अ ते इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो असत काय तर होता.
हम् हम्.
म्हणजे आमच्या हेच्यातला होता तो.
हम्म.
आणि एक दुसरा होता सिलेक्ट केेल तो ऑप्शनल होता म्हणून तो त्याचा काय अभ्यास केलाच नव्हता मी फक्त पहिल्या. अ तशी दोन दिवस फक्त अभ्यास केला म्हणजे कसं माहितीय काय एक दोन असायनमेंट फक्त केल त्या् मी त्या अजून थोडं. फार आलतं त्याच्याच्यावर आणि मी असा यमेंट पण कम्प्लीट केल त्या् सगळ्या.
हम्म.
त्या च्यावर मला पडलो म ग झालो पास. तरी कीती चौसष्ट टक्के तर पडल्यात.
चांगलं आहे की. आमच्यात काल याचा रिझल्ट आला थर्ड डीयरचा.
हा हा.
मग थर्ड एर बुका पडलं थर्ड ईयरवाल्या ना पण मग सगळ्यांना टॉपचं भेटलं आता आमचं कधी लागतय मग
काय आता होय आमचा पण आता अजून डिग्री. लागलेला नाय रिझल्ट अजून सर्टिफिकेट नाय. बघूया आता कसं कस काय ते.
आता दहा दिवसात देतील म्हणल्या आम्हाला पण.
हा हा
बघू आता कधी देतात.
हा हा
हम् हम मग आणि काय
आणि काय नाय बघ.
स्पेशल काय हे
स्पेशल काय नाही बघ काय चिकन आणले.
मग बघ काय बनवल चिकन.
हा हा
हम् मग सुट्ट्याला कुठे गेलीस का
तुमच्यात काय केलं या.
आमच्यात काय वरण भात.
हा हा हा हा
हम्म
आमच्यात पाहुणे आल्यात नाइ मग पाहुणाल्यात म्हणून केलंत.
होय
हम्म
कुठली पाहुणे आले.
पाहुना आल्यात पप्पांच फ्रेंड तिन आल्यात.
हम्म आद्यांनमध्येच.
होय ते जेव्हा झालं त्यांनास्नी जेवायला बोलवायचं होतं.
हम्म
मग म्हटलं पप्पा म्हटल की आज बोलू या त्यांना जेवायला. त्यांनी काय जाणार आहेच वाटतं बाहेर गावी.
हम् हम्
त्यांच काहीतरी शिफ्टिंग झाले या, म्हणजे त्यांनी दुसरी कडं जॉब तेन बघितलंय.
हम् हम
आता तिकडे जाणार आहेत, राहायला त्यांनी कायमचं. होय मग म्हटलेत. काय काय करतात बाबा, काय माहिती नाही एवढं आपल्याला मला काय माहिती नाही काय करतात ते.
हम् हम्
काही तर असेल कि चांगलं काहीतरी पॅकेज तेन मिळाला तर म्हणून जात असतील.
व्हय पॅकेजिंग चांगलं लागते त्याशिवाय कसं सोडायचं.
हम् हम
हम्म हम्म मग बाकीचे काय करातात घरातली?
घरातले आहेत की बसल्यात ते पाहुण्याला त्यांच्यासग. बोलत बसल्यात नाय
हम् हम्म ब्रदर कुठ आहे? ब्रदर,
भाऊ बसलाय मोबाईल घेऊन.
हम् दिवस भर मोबाईल दिला तरी जरा जास्त.
होय आता मोबाईल शिवाय काय हाय व्हय तवा
हा हा
त्यामुळ मोबाईल घेऊनच बसतात
हू हू
मग गोळ्या तेनं खातोयस का नाहीस
खातोयकी तिथलंच मेडिसिन घेतलं आता ठेवू काय जरा कामात आहे
बर बर चालत